हॅलो...
हॅलो हाताई येतोय ना, आवाज आता हो हो
ओहो हो बोला की,
येतोय आहे काही नाही आता, आवरलं वगैरे, सगळं काम बसलय.
हो हो हो काय नाही केला होता फोन. तेच म्हणलं हो, आवरला आता काही नाही मूव्ही बघते मी. म्हणून म्हटलं, चला फोन करू हम्म
कोणता बघताय मग,.
ते मी शिवाजीराजे भोसले बोलतो नय का, शिवाजी महाराजांचा तो मू्ही बघ.
अ हो हो,
अ हो हो, छान आहे तो पिक्चर बघण्यासारखा आहे.
अ हः का? म्हणजे काय म्हणजे काय आहे थोडक्यात सांगा स्टोरी.
काही नाही शिवाजी महाराजांबद्दल सांगितलंय का महाराजांची गरज होती बॉ आपल्याला असं. ते म्हणून आपलं स्वराज्य आहे ना् छान आहे पिच पिक्चर बघण्यासारखा आहे तो, म्हणजे मुलांच्या दृष्टिककोनातून पण बघण्यासारखं आहे. आणि, असं अ वाईट काही, दाखवलं नाही ना त्याच्यात.
अ हो म्हणजे संस्कार चांगले. हः मुलांवर संस्कार चांगले. आण्यासाठी
सत्य पाहिजे बुवा असं, वाईट मार्गांपेक्षा सत्य कधी पण चांगलं थोडस वाईट वाटतं पण, चांगलं असतं असं.
अ, होके हा.. जेहे महेश मांजरेकरांनी ते दिग्दर्शित केलेला आहे. तोच,
त्यांनी केलं हो हो त्याच्यामध्ये तो बघा पोवाडा आता ते, क्रेज होती बघा त्या, पोड्याची स्कूल मध्येपण नायका. आपण घेतो गॅदरिंगच्या वेळेस
हो हो नवीनच घ्यावं लागतं ना स्कूलमध्ये पण आपल्याला हा
हो अफजल खानाला कसं मारलं वगैरे ते दाखवलेलं आहे
हो हो
हम्म
म्हणजे कसं आपल्या वेळेस आप आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकातून आपल्याला शिवाजी महाराज. समजले होते म्हणजे आपण लाहान असताना आपल्याला सिल्याबसला होतंन. पण आजकाल हे, सीबीएसई वगैरे पॅटर्न मुळ. मुलांना जास्तीच माहितीच नाही ना शिवाजी महाराजांबद्दल हो
डमच्या स्कूल असल्यामुळे त्यांना शिवाजी महाराज काय आहे ते माहितीच नाही आता आपल्या मराठी मिीडियम ला होत तर आपल्याला माहिती होतं
चौथी पासून माहिती होत शिवाजी महाराजांचा इतिहास थोडा थोडा मग तसच आपल्याला दहावी नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी माहिती होत आपल्याला पुस्तक वगैरे आपल्याला पण तेवढी आवड होती ना पुस्तक वगरे वाचून जास्तीच समजत होत
इतिहासामध्ये आवड होते आजकाल मुलांना फक्त टीव्ही मोबाईल लागतो असं त्याच्यामुळे मग त्याच्यानुसार त्यांनी चित्रपट केलेला आहे ना
हा आणि आता मराठी मराठी यायलाच मुलांना खूप हे आव इल मडयमला घात की बऱ्याच लेकरांना उ आई सुधा म्हणजे मुळाक्षर सुद्धा बळजबरीने शिकवावे लागतात
ए बीसीडी येते त्यांना पहिले मग येते असं
अई पण ते किती आपल्याला किती परेशान व्हावं लागतं त्यांना मराठी जास्त शिकवायला हार्ड जात आपल्याला पण लेकरांना
मग त्यांना अवघड जात आणि त्यांना इंग्लिश सोप्पं वाटतं आता मराठीपेक्षा असं झालंय हो आता नवीन तो एक पिक्चर आलाय तो पण छान आहे छहावा
हो ते ते पण छान आहे हो हो
छ जावानी हो बघितला तो पण छान आहे संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांनी काय काय कष्ट केलेले आहे ब ते त्याच्यात दाखवलेलं आहे म्हणजे एक व्यक्ती म्हणून जर बघायला गेले तर खूप कष्ट घेतलेले त्यांनी
हो संभाजी महाराजांचच आहे त्याच्यामध्ये पण हो ना
हो आता शिवाजी महाराजांचा पिक्चर आलाय जे खूप केलेय शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी
हो त्यांच्यामुळे आपण आहे ना नाही तर दुस त जाऊ ब क आज आपल्याला एवढ तर राहिलं नसतं ना शिवाजी महाराज हा हो ना शिवाजी महाराज नसते तर ह हो की ते तर खनताई सगळे पण ते चांगल्या माणसाच कसं वाईटच होतं ना थोडस त्यां स्वतः म्हणज घात कर म्हण लव त्यांचा बळी घेतला गेला ना त्याच्यामुळं म्हणजे आपल्या स्वराज्याचं खूप नुकसान झालं त्याच्यामुळं
खूप झालंय आणि घरातलेच व्यक्ती राहता ना ते बाहेरचे नाही राहत असं त्यांनी त्याच्यात दाखोल ला एक बोल
हो हो
माजच्या पण केस म तेच झालं त्यांनी दाखवलंय म्हणून ते शत्रूच्या त आवडीत पडले नाही तर ते पण सापडले नसते
सापडले नसते म्हणजे आपलेच फितूर आपलेच आपल्याला
आपलेच पितूरे हो हो असं दाखवलंय त्याच्यात पण छान आहे मुलांना इतिहास चांगला समजतो त्याच्यातून कोण संभाजी महाराज देई कोण शिवाजी महाराज देई
हो समजतं वेगळं वेगळं थोडस हा
आज इंग्लिश मिडियम ला टाकल्यावर त्यांना काहीच नाही माहिती संभाजी महाराज कोण आहे शिवाजी महाराज कोण आहे. बस म इतिहास पण माहिती मुलांना.
पुस्तकं वगैरे पहिल्यासारखं वाचायची मुलांना आवड पण नाही ना. मोबाईल लावला त्याच्यात काही सर्च केलं आलं तेच बघितलं ते पण आता ऐक ऐकायलाच भेट तना ते तरी रीड कुठं करत बसतात ते.
काहीच नाही फक्त चॅट जी पीटीवर टाकलं क त्यांना सगळं भेटून जा त. हो किंवा मग एखा इन्फॉर्मेशन गुगल वर टाकली तर लगेच ये त्यांना आपल्या काळात आपण पुस्तक वाचत होतो.
हो ना!
मुल पुस्तक नाही वाचत.
आपले लायब्ररी मध्ये हा
आपली शिक्षण प्रणाली पण वेगळी होती त्यावेळेस त बसायचो. हो आज मुलं फक्त होमवर्क दिला तरी ते सांगतात दोन मिनिट मोबाईल द्या बघू द्या बर काय इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला सर्च करावं लागायचं ते लगेच सर्च करून मोकळे होता.
मोकळे होतात आजकाल तर एवढे छोटे छोटे मुलं ज्यांना असं एबीसीडीच पण नॉलेज नाही ते नुसतं बोलायला यालागलं तर ते लगेच स्पीकरवर हे करतात असं बोलतात आणि जे पाहिजे ते टॉपिक बोलून लगेच
लगेच टॉपिक वर हे होऊन जात.
लहान लेकर पण खूप हुशार झालेत.
हो हो हुशार झाले तेच ना प्रगतशील भारत हो तोय ना. प्रगतीकडे मार्गावर आहे ना असं नाही पण ही चुकी च आहे, थोडस पुस्तक ज्ञान पण पाहिजे पुस्तक वाचलं ना तर अजून काहीतरी शिकायला मिळत. हे मोबाईलपेक्षा आप आपण पण काही शिकायच तर आपण पण आता पटकन मोबाईलवरच सर्च करतो लोकेशन जरी बघायच तरी. आपण फोनवर हे नाही करत. आपण म्हणतो ठीक आहे चल एरियाच नाव टाकूदे भेटून जाईल लोकेशन असं. पहिले आपण एकमेकाला कॉल करायचो.
हा!
अस
कुठे आहे इथंच आहे का तिथंच आहे का म्हणून हा आता घरातून निघालं की लोकेशन टाका म्हणायचं रिकाम व्हायचं लोकेशन टाकलं की पोहचत. तीथच.
हो अजून बाहेर जायचे का हे नाही घेत आपण आता झिप टो वगैरे काही असेल तर आपण त्याच्यावरच लागेच ऑनलाईन लगेच घरात घरापर्यंत पोहोचत ना प्रोडक्ट आपले म्हणजे यूज चांगला पण आहे.
कि आजकालच्या जे मुलं आहेत ज्यांनी काय सगळ्यांनाच हा मोहीम बघण झाल असेल त्यांना शिवाजी महाराजां चा जन्म सुधा कुठ झालाय पुणे जिल्ह्यात झालाय कुठल्या ह्याच्यात झाला ते सुद्धा माहिती नसेल आणि आपल्याला
पिक्चर काढला ना परत तो पण आहे ना त्या त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे शिवाजी महाराज काय होते काय नाही. मी अ रितेश देशमुखचा आहे बघा आता तो. अ आता नवीन शिवाजी महाराज म्हणून तर छान आहे तो पिक्चर एकदम मस्त त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा जन्मापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंत सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये.
हा का ब होय, म्हणजे असे पण म थोडी गरजच आहे ना, आजकालच्या मुलांसाठी आपण चौथीला होतो तेव्हा आपण सहलीला जायचो, कुठं तर शिवनेरीला जगायचंय. मग ते पूर्ण बघायचं म्हणजे, तेव्हा कसं अट्रॅक्शन होत आपल्याला पण आपल्याला शिवाजी महाराजांचा जन्म झालेला बघायला मिळणार आहे. आणि सहली पण अशाच ठिकाणी न्यायचे ना पहिले. शिक्षक लोक आपल्या, वेळेचे हा ऐतिहासिकचं आम्हाला तर कॉलेजला होतो, तेव्हा नुसते किल्ले दाखवण्यासाठी ट्रीप काढलेली होती.
ज्यांचा सब्जेक्ट असा वेगवेगळे सब्जेक्ट असतात, ना तेव्हा मग ते ऐतिहासिक म्हणून, मग ते ऐतिहासिक स्थळ पूर्ण काढलेली अशी तेव्हा होती, आता कोण एवढं जात नाही निघाल
कोणीच जात नाही, आता फक्त जाता फक्त फिरण्यासाठी जातात पण तिथून माहिती घेत नाही, तिथे पहिले आपण सहलीला गेल्यांतर गाईड असायच्या त्या आपल्याला माहिती सांगायच्या ती माहिती आपण लक्षात ठेवायचो. कि नाही इथे असं असं झालंय, किंवा इ ह महारांचा हा पाळना आहे, आता शिवनेरीला पाळना खिडकी की वगैरे सगळं आहे शिवाजी महाराजांचं.
होअ हो. आणि आपल्याला नोट बुक पेन घेऊन जावं लागायचं, तिथं काय सांगतात. ते गाईड कुठ काय आहे, कुठ काय नाही ते सगळं लिहून परत आपल्याला? त्याच्यावरती एक प्रोजेक्ट बनवून द्यावा लागायचा, त्याच्यामुळे अजून आपण जास्त म म्हणजे ल
हम्म ऐकायचो ते हा आणि तीच आपल्याला आज कामा आली ना माहिती ती ना आज काय हो, आज आज कालच्या मुलांना लगेच मोबाईल दिल, का ते लगेच सहलीला पण गेले मोबाईल घेऊन जातात, त्याच्यात फोटो काढून आणता.
फोटो काढून आणतात, आणि कशाच काय नंतर बघता येईल. अह रिपोर्ट रायटिंग वगैरे पण त्यांचं काही एवढं व्यवस्थित नसतं, ह्याच त्याला त्याच त्याला
आपले दोन शब्द जरी सेम आले, तरी शिक्षक
बघून लिहला का नाही पण, मग ती माहिती खरंच महत्वाची होती ना, आपल्यासाठी जे शिकवलंय ते आतापर्यंत लक्षात आहे असं आतापर्यंत आपल्या मेमरीत आहे.
म्हणजे, कॉपी वगैरे असं करण्याचा काही संबंध नव्हता, आपल्या काळी आपलं आपलं स्वतःच म त आपण काय डोळ्यांनी पाहिलंय.
पाहिलंय ते लिहायचो आणि बघायला पण मजा वाटायची तेव्हा, आता किल्ले पण काही व्यवस्थित नाही राहिले.
नाही आता थोडी हो, ना पडझड वगैरे तरी त्या मानानी बांधकाम किती चांगलंय, त्यांच अजून एवढ्या पावसात उघड्या वरती वगैरे आहेत तरी अजून झीज झालेली नाही, जास्त हा ना. हो अ.
हो, ते. ठीक आहे चालेल, मग हो ठीक आहे थँक यू छान! वाटल काढून हो अह ह परत शिकण्यासाठी जाव असं वाटत. ठीक ये चालेल, अह हा हा ठीक ये चालेल चालेल हा.
चालेल हो